हॅलो
हा वजन
हा हो येतोय माझा येतोय
हा ह येतो येतोय
येतोय येतोय ना
हा तेच मग मला कसं वाटतंय आपण बोलत होतो ते की म्हणजे आता आपण उन्हाळ्यात जी फळं खाल्ली तिची थोडीशी झाडं पण लावली पाहिजेत आपण म्हणजे आता ते हायवे कडला पूर्ण झाडांची वृक्ष तोड चालली आता आम्ही मुलांना शाळेतून घेऊन येते तर ते बघताना अक्षरशःअसा अरे एवढी मोठी झाडं होण्यासाठी कि किती कष्ट लागल्यात तोडली सहज सहजरीत्या मग मी पण मुलांना सवय लावली आम्ही उन्हाळ्यात माझ्या मुलांनी पाच सहा आंबे ची कोया रोवलेल्या बिया त्याचं रोज पाणी घातलं महिनाभर आता ती थांब म्हणजे मग मला कसं वाटतंय हेच थोडफार प्रमाणात पाहिजेत
बरोबर आहे त्यांच्यावरती तसे संस्कार पण होतात, त्यांना पण समजतात. कि बावा आपलं हे गरजेचं हाय.
कि झाडं तोडलीच नाही पाहिजे ना किंवा त्यांची थोडीशी काळजी घेतली पाहिजे ते मग त्याला पाणी दिलं पाहिजे मग रोज उठ रोज ते झाड बघायला जातात म्हणजे त्यांची वाढ कशी होते ते उंची किती असते म्हणजे थोड्याशा या नवीन गोष्टी शिकण्या आहेत त्या घेतल्या पाहिजेत हल्ली मुलांना मोबाईल काहीही नकोसं झालंय आणि किती म्हणेन का आणि थोड्याफार प्रमाणात आपणच जबाबदार असतो असं मला पण वाटतं थोडंसं काम आहे चल दमवताय तर धर मोबाईल पट होऊ दे असं होत की दमवू नयेत, दंगा करू नयेत पण ते प्रश्न आहे कि क्युरियसिटी आहे म्हणजे मला एक महिन्यात मी फार अनुभव घेतला की ती रोज उठलं की ते पहिलं ते झाड बघायला जाणार अरे केवढं झालं म्हणजे तशी भेट मधनं काही कोंब फुटलाय म्हणजे ते ते प्रोसेस त्यांनी ते त्यांचा आनंद पण घेतला. आणि तेनं आता सांगितलं की थोडसं जरासं मोठं झालं की आपण ते आपल्या शेता ला जाऊन लावू
हा हा हा
लावलं की थोडसं कसं हुतयं कि हे म्हणजे मुलांना पण ते त्यांच्या प्रोसेस आणि समजतंय पण की थोडसं कसं मला असं वाटतं की समाजाचं आपण देणं लागतोच की जरी तिकडून वृक्षतोड होत असली असेल तरी आपण संवर्धन सुरवात आपण करावी कि ते नेते मंडळी नाही का उगीच जाऊन डोंगळाकडेला कुठं तरी वृक्षारोपण केलं एक दिवस.
हो, हो बघित लयं, दरवर्षी म्हणजे आता मी काही- काही माहिती मला कंपन्यांचे प्रोजेक्टच असतात दरवर्षी, वृक्ष रोपण करायचं पण ते एक दिवस तात आणि मग झालं, नंतर कोणी बघत
बघत पण नाय, मग मला कसं वाटत प्रत्येक घरात तुम्ही ती रोप द्या. असं मला वाटतंय की थोड्याफार प्रमाणात ती रोप द्या, तुम्ही तुमच्या शेताकडेला लाव लावा किंवा डोंगरामध्ये तुमची कुठं जागा, बर ते का? तो माणूस वैयक्तिक ती जबाबदारी म्हणून ते करणार हाय. मग थोडंसं होतं, त्या दृष्टीनं आपण म्हणजे थोडं, म्हणजे प्रत्येकाने हा बदल थोडाफार केला पाहिजे स्वतःता आता मी एक झाड लावलं तुम्ही झाडं लावली. तर तो बदल.
हां. जातो हा, ते म्हणजे अगदी म्हणजे तुमच्याकडे शेत पाहिजेच. अस पण काही नाही. तुम्ही कुठेही झाडाच्या कोप कोपऱ्याला कड, कडेला लावली झाड तरी चालत.
तरी चालतात आणि तुम्हाला सांगू अशी पठार मग किंवा किती तरी ठिकाण आहेत अशी तिथ लावता येतात झाड, आपण त्याचे समजा काही काही लोक शहरामध्ये अगदीच असत सिटीमध्ये त्यांना परमिशन काढून ते झाड पण लाव काय- काय जणांनी जागा विकत घेतलेला मग ते, ते झाडांसाठी वापर करून अस काही नाही.
हां बरोबर, आहे हां आता आमच्याकडे पण हां. खरय, खरय आता माझ्या घराजवळ पण जॉगिंग ट्रॅक हे तर ट्रॅकवर बरीचशी झाड आहेत पण तिथे कोणाच लक्ष नसत मग माझी मुल आम्ही पाण्याच्या बाटल्या घेऊन जाऊन त्या झाडांना पाणी देण, मग ते बघून बाकीचे लोक पण आणायला लागले. बाटली भरून. पाणी आणायच आणि अ ज्या झाडाला म्हणजे द्यायच प्रत्येकाने दोन-चार, दोन -चार झाडांना. पाणी द्यायच. तिला अस झाल तरी पण मग चांगल ना, थोडफार काहीतरी आपल्याकडून होतय अस, अंहहह..
आपल्याला हा फुकडचा ऑक्सिजन देतायत, की जो कोरोनात अगदी ते देऊन सुद्धा मिळाल नाही, कित्येक नातलग आपले सांगा म्हणजे किती जणांचे नातलग त्यामध्ये, म्हणजे त्यांच वारले म्हणा. निधन झाल, काय होत.
झाला ना खरय, खरय होना.
आता आपल्याला त्याचातली नैसर्गिक रिती तिथ मिळतोय म्हणजे हा फुकट आहे का मग त्यासाठी आपण थोड प्रयत्न करायला काय हरकत नाही. तर पुढची
नाही हो, आणि हो.
जीवस सुसह्य होउन. हे ऋतूच्या खर हाय, निसर्गाला थोडीशी आपण केली पाहिजे. एक तर त्या, आ, अपार्टमेंट म्हणजे मोठमोठया त्या बिल्डिंगांनमुळे थोडस नाही, पण निदान ते गावाकड जातात. हा त्यांनी त्यांच संगोपन केल.
आपल्याकडे पण म्हणजे शहरी भागात सुद्धा जरी म्हणजे तुम्ही एसी ची हवा घरात किती पण तुम्ही फ्रॅग्रन्सवाल्या वस्तू ठेवा. छान करा पण जे बाहेरच्या मोकळ्या हवेत जे तुम्हाला फ्रेश वाटतं ना.
ते घरात नाहीच वाटत.
नाहीच वाटत कधी मन उदास झाल तरी थोडस.. आपण बाहेरून एक फेर फटका मारला तर किती छान वाटतं.
हा किती छान वाटतं हो.
त्या हवेमध्ये त्या झाडांमध्ये त्या पानांमध्ये ती कितीतरी प्रमाणात... ते आपलं ऑक्सिजन मिळत असते पॉझिटीव ऊर्जा असते.
खरं, हो हो बरोबर आहे अगदी खरं आहे.
हा त्यामुळे मला असं वाटतं की ह्या काही गोष्टी आपण सुरुवात केली. आपण करू मग तर हे नाही म्हणजे की ते सरकारने. केलं पाहिजे कणई मला वाटत मागच्या वर्षी एक उपक्रम आमच्या शाळेमध्ये पण आलेला. कि नाही का ते प्रत्येकाने एक झाड म्हणून आईच्या नावाने एक झाड लावा म्हणून.
हो हो हो बरोबर हा.
ते एक अ स देत होते सर्टिफिकेट वगैरे मग ते नावानं झाड मग मुलं पण ते का तर मी झाड लावलेय मम्मी बरोबर म्हटल्यानंतर ते झाड आलं पाहिजे. ते म्हणजे थोडस हे असं अनइन्टेलिजीबल सीटी निर्माण केली पाहिजे.
प्रोत्साहन हा
अण ते पण करतात पण आपण पण त्यांना प्रोत्साहन द्यायचंच म्हणजे असं
आपल्याकडनं पण बरोबर आहे तेच. उगीच म्हणजे ह्याने काय केल्याने गवर्मेंट कडनं काही काम होत. नाही असं अ तक्रारी करण्यापेक्षा आपण सुरुवात केलेली चांगली. कधी पण नाही का स्वतःपासून स सुरुवात करावी ह हो की नाही हा हा.
लगेचच जाऊन लगेच आता एक जंगलच उभारेल असं होत नाही. एक एक झाड लावू एक वर्ष एक झाड लावू. आणि आता हल्ली कसं होतंय ते कलमाची रो प मिळतात त्यामुळे ते फळं पण बघितली तर आपण दोन तीन वर्षात फळं येतात. पहिले कसे खूप आंबे वगैरे असं यायला पण अनइंटेलिजिबल ते लावले की दोन तीन वर्षात त्याची फळं येतात.
येतात खरंय हा हा.
त्याचा फायदा पण आहेच की ते पिकवलेले अनइंटेलिजिबल खाण्यापेक्षा हे घरचे आंबे किंवा काय फळ असतील
काही पण कुठलं पण फळ हो. केवढी च चव वेगळी असते हा.
नाही किती ठिकाणी ते इंजेक्शन देऊन पिकवले जातात ना फळं
हो हो अगदी अगदी हो ना ते तर अजून एक वेगळीच समस्या आहे. झाडांवरून त्याच्यावर ते इंजेक्शन्स देऊन अ त्यांची वाढ केली पिकवले जातात. वैगरे ते अजून म्हणजे आपल्या अ याच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने केवढं घातक आहे.
हा मग ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी हे असं सेंद्रिय पद्धतीच म्हणजे मला वाटत इकड कडे साईटला आणि आमच्या रिलेटिव्ह मध्ये एक त्यांनी पूर्ण शेती ना ते सेंद्रिय
हां.
मग त्यांना इतकी परदेशातून मागणी येत त्यांच्या वस्तूंना.
आजकाल तसंच झालंय ते सेंद्रिय अ खतांमध्ये वाढलेल्या आपल्या भाजी पाला, फळ त्याला एवढी मागणी आहे ना की म्हणजे हे जे वेगळेवेेगळे आजार आता होतायत लोकांना मग त्याच्यामुळे सगळे लोक आता सेंद्रिय ख पद्धतीने वाढवलेल्या पा याच्या कडे भाजीपाल्याकडे बग. बरेच वळायला लागलेले. ह की नाही? हो इकडे पण आहे आता एक-दोन बाजार आहे ती ते फक्त सेंद्रिय खतात वाढलेली मिळतात, काय अस हा हो ना ते किती छान गच्चीवरची बाग ती पण एक आता नवीन कॉन्सेप्ट आलेली गच्ची वरती सुद्धा तुम्ही बाग फुलवू शकतात.
हा थोडस आपण पालेभाज्या लावल्या तर सुद्धा ते मी हा करू शकतो. म्हणजे मला कसं वाटतं थोड्या प्रमाणात आपण आपल्या लहान थोडस ते निदान खाल्लय तरी आपलं म्हणजे आजी आईने कधीतरी आधीकडचं पण आपल्या मुला ना ते काय तसं नाही सगळं केमिकल युक्त खान होतंय ते.
हो ना ते तर आहे हो पॅकेज फूड हे ते. काही पण असेल तर त्यांना असं नॅचरल तर माहितीच नाही आजकालच्या मुलांना. नाही का? त्याच्यामुळे ते गरजेचं झालेलं, हम्म अस वाटत.
मुलांना हे आषाढ तळणीचं महत्त्व पण कळलं पाहिजे ते पदार्थ कसे कसे लागतय तो पण कळाली पाहिजे मग ते पुढं पण जाऊन ते पण अनुक्रम करणार आहे. नाही तर कस
हां बरोबर. हां.
मग मजेच सगळ्यांना काय वाटतं की काय नाही केलं तर चालत कुठं ते वयस्क काय विचारायला.
हा हा, नाही नाही आपल्या हो
दिवसात काय घराच
प्रत्येक याचं काहीतरी महत्त्व अस तच आणी, प्रत्येक सणाच त्या, त्या वेळेला आपण जे पण पदार्थ करतो काय पण करतो त्याच त्या त्या ऋतूच्या याच्यानुसार महत्त्व असतंच ते गरजे चच असत, आपल्या अस खुप डिटेल मध्ये माहिती नसतं पण त्याच अस
असत, ते आपण कसं आता पावसाच्या दिवसासनी पदार्थांची गरज आहे आपल्याला थोडीशी गरमीची मग थोडीसे तीखट गो हे केले म्हणजे म मुलांना पण त्याची पिझ्झा, बर्गर शिवाय त्यांना
हो बरोबर खरं हम्म. हम्म्, खरय खरय हम्म्.
म्हणूनच घरीच आपण ते पदार्थ केले की थोडसं मुलांना पण सवय लागते की आ ई करत होती. हे केलंच पाहिजे. असं होत
केलं पाहिजे. हो.. आपली संस्कृती पण जपली जाते. त्या त्या नुसार नाही का? सण आव, सणवार तर करायलाच पाहिजेत. हो ना. आपण करू तर, आपल्या मुलांना समजेल. ते म, तसं पुढे चालू राहील चक्र असं. नाही का. ह्म. खरंय खरंय, ह्म चाल झाले ना आपले? हो. चालेल चालेल ओके बाय.
हा.